हॅलो हा ताई नमस्ते हा काय म्हणता कशात बर आहेत ना हो मस्त आवरल
हो हो हो सगळ आवरून झालं. तुमचं?
हो हो आटपलं.
हम् तर सकाळची सुरुवात तुम्ही कशी करता?
सकाळी उठे दहा मिनिट जरा चालते इकडे तिकडे आणि पाच साडेपाच वाजता मुलाच टिफिन बनवायचं. तेच तर सकाळी शाळा असते त्याची, ते आवरलं की पुढची काम अ व्यायाम योगा वगैरे असं काही करत नाही, जरा दहा मिनटं असं चालते वगैरे बाहेर
हो वॉकिंग करता फक्त पण मी योगा करते मॅडम योगा म्हणजे स्त्रियांसाठी तर खूप चांगली गोष्ट आहे त्याने ना हुमिडिटी पॉवर वाढते. ते वजन आपलं म्हणजे नेहमी आपण घरातच असतो. मग त्यामुळे वजन आपलं वाढत असतं मग ते य प्रमाण योग्य प्रमाणात राहत. आपलं पचन चांगलं होत आपलं दिवसभर कंटाळा येत नाही. आळस येत नाही एकदम फ्रेश असतो. आणि आपलं जे तारुण्य ते टिकून राहत आता कस पस्तीस तीस जरी एज तरीही रिंकल्स यायला चालू होतात फेस वर ते चांगलं वाढ का मग तुम्ही योगा जर करत असाल तर तुमचं तारुण्य टिकून राहत, ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित राहत,
हो हो आपल्या स्नायस सगळ स्नायू वगैरे चांगले मजबूत असतात सर्व
हो हो शुगर, बीपी, थायरॉइड, ह्यासारखे विकार जे असतात ते कमी होतात हा तेही होत नाहीत कमी होतात सूर्य नमस्कार करायला पाहिजे. आपण काहीच करत नाही फक्त एकवीस जूनच्या दिवशी जागतिक योगादिन म्हणून आहे त्याच दिवशी नाही. त्याच दिवशी आपण योगा करतो, पुन्हा आपण योगा करायला जात नाही आणि त्या दिवशी योगा करून स्टेटसला टाकतो झालं तो विषयच संपला योगाचा आपला म्हणजे चुकीच आहे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि पण डेली योगा केलं पाहिजे.
हम्म
मग तुम्ही करत चला मॅडम म्हणजे शरीर पण आपलं लवचिक बनत उठ ला बसायला पुढे आपल्याला त्रास होणार आहे आता चाली चाळीशी ओलांडल्यावर आपल्याला त्रास होतो ना तो त्रास कमी होतो. म्हणजे लवचिकपणा येते ना सांधे दुखी वगैरे होत नाही.
अम्छ
आणखीन काय मॅडम वे लोंब विलोब किंवा प्राणायाम आणि हे अ काय म्हणतात त्याला सुखासन वृक्षासन करा पण आपन करत चा नाही. सूर्यनमस्कार तरी बाहेरच सकाळी सहा किंवा साडेपाचच्या दरम्यान सकाळी जाऊन केलं तर त्याला विटामिन डी सुद्धा भेटतो भूक व्यवस्थित लागते, मन शांत राहत, तणाव राहत नाही, मन एकाग्र राहत, व्यवस्थित झोप येते. आता कितीतरी लोकांना झोपच येत नाही.
नाही येत हो.
झोप येत नाहीये, मग मग ते गोळ्या खातात झोपेच्या मग त्यापेक्षा तुम्ही सकाळी उठून एक्सरसाईज किंवा योगा केला तर
हम्
अ करायला पाहिजे ना स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला पाहिजे काम हे आपल्याला ना आयुष्यभर लागले आहे, पण आपल्या स्वतःसाठी पंधरा ते वीस मिनिट हे मॉर्निंग काढायलाच पाहिजे आणि योगा करणं गरजेचं आहे.
हम् हम् नाही हो हो नाही. ते कसं रात्री झोपायला उशीर होता त्याच्यामुळे सकाळी लवकर उठता येतं आणि सहा साडेसहाला मुलाला जायचं असतं त्याच्यामुळे पटकन आवरायला घेते हे हो
मग संध्याकाळी नाही जमलं तर, तुम्ही संध्याकाळी केलं तरीही चालेल ना. आणि पोरांना पण ये हो, चालत ना चालत ना. चालत पाचच्या दरम्यान केलं तरी, चालत पाच किंवा सहा पर्यंत तरी निदान आपल योगा एक वीसच मिनिट जरी योगा केला तरी, होऊन जातं मॅडम योगा खरच करावं आणि पोरांना पण योगा शिकवा, तुम्ही एक्सरसाईज करू दे ना करू दे पण योगा हे करणं गरजेचं आहे, आता पोरं किती चिडचिड करतात. का करतात, दिवसभर मोबालईल स्क्रिनच्या समोर बसलेले असतात. टीव्ही मग स्क्रीनच्या समोर असल्यामुळे ते म्हणजे चिडचिड चिडचिड करत असतात त्या आता ते जर पोरं जर योगा करायला लागले तर, त्यांच पण मन स्थिर असतं. अभ्यास व्यवस्थित करात, त्यांना वेळभर भूक लागते झोपतात ते. आजकालच्या पोरं दिवसभर मोबाईल हातात असतात, रात्री पण त्यांच्या हात वारे चालू असतात.
हो हे हवयं ते हवयं झोपेमध्ये पण तेच चालू असतं.
तेच चालू असतं. कारण त्यांच्या डोक्यातच ते झालेले आणि स्कूल मधी पण ब्रेक होतो, टी आपण टिफिन खाल्ल्यावर फिरवून येत होतो, काय म्हणजे बाहेर का हा राऊंड मारायचं वगैरे पण आजकालच्या पोर ना तू कुठला गेम खेळला, मी काय केलं तू काय करत होता? माझे एवढेच झाले हा. हा, गेम डाउनलोड कर रात्री मी तुला कनेक्ट करतो. म हे काय उपयोगाचं हा हेच चं असतय, मग आपण करतोय मोबाईल आपण पण रीलीचं बघतोय. दिवसभर एखादा अर्धा तास आपण दिवसभर आपण पण, नाही काढू शकत मग पण रील बघतो, किंवा टीव्ही समर बसतो मग पोरांना सांगायचा पण अधिकार आपल्याला नाहीयं.
नाहीये तेही बरोबर आहे.
ते पोर उलट आपल्याच बोलतील, मम्मी तू काय कर ते गं दिवसभर तू पण बघते मग, आम्ही बघताना असं का? ती रील आलती ना, त्या पोराला मम्मीनी फक्त टीव्ही बघू नाही दिलं, किंवा कार्टून बघायला दिलं म्हणून त्या पोरांनी दोन लाख लाखाची टि. व्ही बुक केली. आणि मम्मीला माहिती सुद्धा नाहीये की, दोन लाखाची टी. व्ही बुक झालीय त्यो जवा येऊन उभारला ना, टी. व्ही घेऊन तेव्हा तिला कळलं की अरे बापरे! पोरांनी टी. व्ही बुक केलीय मग ती ओरडते त्याला की तू टी. व्ही का बुक केली, घरात एक टी. व्ही आहे ना. तू तर दिवसभर टी. व्ही बघतेस, आणि मोबाईल बघतेस मग मला बघायला भेटत नाही, म्हणून मी टि. व्ही बुक केली.
खूप हल्ली मुलां- मुलांची डेअरिंग खूप वाढली आहे.
डेरिंग वाढले पण, त्याला तेवढं माइंड मध्ये आलं कसं असेल की, एवढी दोन लाखाची टी. व्ही बुक करायचं त्यांनी कसं फोन पे केल डायरेक्ट त्याला फोन पे केल, त्या पोराने विचार करा. तो अडीच का तीनच वर्षाचा मुलगा आहे एवढी रील बाय आहे ना ती न्यूज ला पण दाखवय माहितीय का ते
का नाही
मग त्यामुळे बाहेर पोरांना खेळायला आपण पाठवायला पाहिजे, जातच नाहीत आपल्याला ना पॅरेंट्स बोलवत होते की, या घरात अभ्यास करा जेवण करा झो पा म्हणून आज कालच्या पोरांना आपल्याला बाहेर पाठवायची सांगाय लागत, तुम्ही जावा बाहेर. हो, खेळा बाहेर म्हणून आपल्याला सांगाव लागत. करायच मग त्यांची हाट वाढत
नाही हो नाही बसून जातात आणि मग त्यांची तब्येत पण वाढतीय तेच चालू आहे
ते पण हाईट वाढे ना
नाहीय हो
मग काय करायचं त्यांचं ब्लड सर्क्युलेशनच नाहीये ना बॉडीच बसल्या ठिकाणीच बसल्यात मग त्यामुळे काय नाही बसल्या ठिकाणी फक्त ते ऑर्डर कर हे ऑर्डर कर खाणं पण व्यवस्थित नाहीये आपले मम्मी पप्पा किंवा आपल्या आजी आजोबाांना सलाड खात होत मु गार का काकडी हा हे सगळं खात होते आजकालचे पोरं खातात का
हो काही मुलांना बीट खायला पण माहिती नाही बीट कधी आणलं नको हे मला का ख पण क सर त्या म चालतो
हा हा ते हा ते चालतं पण हे असं नाही मग त्यांना वेगवेगळे व्हरायटी आपल्याला बनवून द्यावे लागतील ते प्रोटीन व्हटॅमिन कॅल्शियम त्यांना भेटावेत म्हणून आपल्याला आपल्याला एफर्टस घ्यावे लागत आता ते पोरं नाही खाणार नाही तर आयुष्यभर कधीच खाणार नाही आता जर नाही खाल्ली तर खाणारच नाही कार कारण त्यांना हा प्रकारच माहिती होणार नाही ना मग त्यामुळे आपल्याला स्वतःला कष्ट करावे लागतील पोरांना खाण्यासाठी तुम्ही मग करता का नाही काय
हो हो मी सर्व म्हणजे ते बोलले काय हवं सँडविच हवं काय नाही ते मागतील ते करते एवढंच क जा आपले चायनीज फूड जास्त नाही करत पण जे जमतात ते करते कधीतरी आपल्या रेसिपी युट्यूब वर बघायची कोणाची तरी सजेशन घ्यायचं अस करून करते पण जमते करते कुठून तरी त्यांच्या पोटात जाऊ दे असं
हो हो हो हो ना मग आणखी काय मॅडम आणि तुळशी तुळशीची पानं आपण स्कूलला जाताना पाया पडून तुळशीचे पाण खाऊन जात होतो स्कूलला जात आजकालची पोरणा हच
तुळशी तुळशी जळ जायचं माहिती ना त्यांना
काय आहे हे सुा माहत नाही म पोरांकडे पण लक्ष देणं खूप गरजेचं आहे आणि तुम्ही मॅडम प्लीज एक्सरसाइज किंवा अस योगा किंवा सूर्य नमस्कार करायला चालू करा मॅडम वजन आपलं व्यवस्थित आटोक्यात राह नाहीतरी एकदम ख म्हणजे ख पचन क्रिया आपली थांबवते म्हणजे स्लो होते ना मग ते एकदा स्लो झालं ना मग पुढे जाऊन आपल्याला असे ध्यादुखी विकार चालू होतात मग ते दवाखान्याला पैसे घालण्याऐवजी आता हातात वेळ आहे तोपर्यंत आपण सगळ्या गोष्टी नाहीतरी पण क्लास लावावं माझं काय एक हजार रुपये फी ख जास्ती नाहीये तर एक आपण आपल्याला एकदा सवय लागली ना आपण घरात आता मी पण आधी क्लासच लावलेला आहे योगाचा पण आता मी स्वतः घरात करते आता ती सवय लागून गेली आहे आम्हाला काय इकडं हा मग ते केल्याशिवाय आम्हाला नाहीच जमत पुढची कामच नाही. जमत फ्रेश असं फीलच होत. नाही आम्हाला योगा हे करावच लागत मग किती काल लेटग कधी कधी लेट जरी झाला तरी नाही योगा केल्याशिवाय पण आंघोळच करायचं नाही नाहीच करायचं आंघोळ असं ठरवलं मग केल्याशिवाय नाहीच मग कधी लेट झालं की मग सात साडेसात पर्यंत करते पण करते मी नक्की तेच तुम्ही पण करायला चालू करा मॅडम आणखीन काय बोलता मॅडम? पोरांना पण च आणि स्कूलमध्ये सुद्धा कुठे पीटी किंवा योगा कुठे काय घेतं तर पोरांना फक्त पीटीचा युनिफॉर्म किंवा शुज तेवढेंच ते वेन्सडें
पण असं आपल्या आणि परत हे पाऊस असलं तर आम्हाला बाहेर नाहीच काढत कुठे काय
मग विषय विषय संपला ना मग पोर कधी करणार मग? पोरांना सवय लावावी लागेल त्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागेल की तुम्ही करा मी पण करते. हा आपण जोपर्यंत करू करत नाही हा तुम्ही करा हो तुम्ही करा भले ते चुक आज चुकतील उद्या चुकतील महिनाभर चुकतील पण ते शिकतील तरी ना? काहीतरी त्यांना सवय लागल त्यांची हेल्थ मेन म्हणजे हेल्थ चांगली राहील. त्यांचे हे पिंपल्स वगैरे जे येतात आता पोरांना आठवी नववी दहावीच्या पोरांना ते पिंपल्स सुद्धा येत नाही त्या पोरांना पण ते पोरं करतच नाहीत ना काही कारण त्या त ब्लड सर्क्युलेशनच नाहीय बॉडीतून आलं की नुसती खरडमपट्टी करत बसतात मग ते एका ठिकाणी बसल्यामुळेच त्यांना हा प्रॉब्लेम येतात.
प्रॉब्लेम होतो.
हो मग आपण ते पोरांकडे लक्ष द्यायला पाहिजे.
हो हो नाही ते त्याच्यामुळे पोट वगैरे पण साफ होत नाही त्यांना असंच बसून ते सगळी ती चरबी वगैरे वाढत जाते.
हो हो हो कपाल भरती सुद्धा पोरं एक दहा मिनिटं किंवा पाच मिनिट जरी करू दे कपाल भरती बघा त्यांची पचनक्रिया किती चांगली होते त्यांना भूक लागते. व्यवस्थित झोपतील ते पोरं चिडचिडपणाही थांबतो. योगा ने फक्त तुम्ही करणं गरजेचं आहे बघा.
ठीकय पण हो मला पण छान वाटलं हो ठीक आहे थँक्यू हो हा बाय.
दहा पंधरा मिनिटे ही